येत आवा
हा हो येऊन राहिला माझ्याच्यात फाय जी हो त्यामुळे काही टेन्शनच नाही
ह नाही आपल्याच्यात नेट आहे. पनम च्यातच काय झालं काय माहिती लागलाच नाही कॉल, पूनमच्या ह्याज्यातच लागून नाही रायला कॉल.
हा ना रेंज असं माझं वहीआयचं कार्ड आहे ना आता
माझ माझंही विआयचच आहे
हा म्हणून चालू राहिल ते हम नाही भि यायचं चांगच चालतात ना कार्ड
ह माझा एअरटेलचं होत तर मग कोर्टिंग केलं त्याच्यात एअरटेलचं रेंजच नाही राच आहे.
होा ना ते तसंच फरलं याई इकडेच बण आता
हमम शेवट पोर्टिंग केलं म्हटलं जाऊ देव्हा किती वेळा मोबाईल बंदच ठेवा लागते मग
हो
नेटी पाहिज जात ना काहीच नाही
नाही. त आहे आता ते तसं बॅलन्सिंगती महागलं बापा चारशे रुपयाच झालं.
नाही मग चारशेचा दर महिन्याला टाकाच लागे आम इथ ती मोबाईल म बाराशे रुपया टाकाच लागते तर महिने प्रतीक्षाचा गायत्रीचा आणि माझा
हो हो
तीन मोबाईल म टाकायच लाते कारण
हो हो हो
एक इथं न्यायचं एक घरी
हो एक घरी पाहिजेच
आता अजून आता भाग्यश्री गिली अकोठले श्रीकांत आहेत ते दोन मोबाईल घरी आहेत अजून म्हणजे
गुड भाग्यश्री गोव्याला घेतली काय ॲडमिशन अकोटला?
हा आकोटला घेतली ना गणगनेमध्ये
हो काय आता काय घेतलं तिने म करावी झाली होटते त्या
ह नाही अकरावीला घेतलं ना
हो का सायन्स ला घेतची
हा ही समीराची बहीण
हो ना हो ना सायन्सला घेत असेल म्हटलं ॲडमिशन
हा हे इलेक्ट्रॉनिक मेंटेन्स सायन्स होत आहे.
हाव काय? आता आलं असेल सायनस मध्ये
हा नाही प्रतीक्षा होती त्यावेेळेस पासून आहे.
हा काय?
आणि ते प्रतिक्षण तेच घेतलं मग त्या ट्रेड वरच तर लागली ती पुण्याले
हा तेच तर म्हटलं मग माझ्या वर ते आता मला खूप जाते हह
हा नाही त्यावेेळेस नव्हतं हे आता निघाल तिथं अकोटले इलेक्ट्रॉनिक म्हणजे पहि तिचा अकरावी बारावी इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स होत ना तर बीएससी कम्प्युटर घेतलं. त्याच्या क्षण लागली ते नाहीतर मग आता बारावी सायन्स करून तो घरीच बसले आहेत नव की ती बाया
हो हो हो. त्याचे चॉईस असते कोणीह नॉर्मली पुढे काहीतरी करते.
हा नाही मग इथं अकरावी बारावीच्या बेसवर इलेक्ट्रॉनिकच्या हेच्यातच लागली ती विमानाच्या कंपनीत.
हो ते आहे ना बेसनुसार
ह आणि कॉम्प्युटर सायन्स असल्याच्यान मग तिचं लॅपटॉपवरचही काम जमते
हो
म्हणजे ते इंटरव्यू घ्याय इंटरव्ह्यू घ्यायच्या वेळेस विचार असते क म्हणजे अकरावी बारावी तुमचं फील्ड म्हणा ते इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स होते अन आता हे कश
हो होते तस हो.
तिला आवडतेच होती पण ते म्हणजे आमचा घ्यायच्या वेळेसच चुकलं कॉम्प्युटर सायन्स घ्याय उरल असं तिथे त्यावेेळेस
हो घेतलं असेल.
त्यावेळेस तिथ नाही पण तिथे अकोटलं ते म्हणजे रोड ते लाला लजपतराय कॉलेज आहे कि नाही?
हम्म हम्म हम्म
इथं होतं ते आणि इतक्या दूर पाठवताय नव पेठगावाच्या बाहेर होत ना ते.
हो बरोबर आहे
आणि हे गणगणे हे कॉलेज कसे इथ जवड एरियात आहेत चांगले.
हो झालं मग तिथं रूम करून राहत असेल ती
हा रूम करून राहते, माझी बहीण पण आहे ना तिथं.
ओप ऑपटला काय?
हा अकोटला माझी बहीण असती. पण तिच्या घरी नई का, रु रु रूम करूनच राहिली पण कस
हो ना नाही आधार राते ओळखीच असले काय तब्येत वगैरे खराब झाली कि मग कसं कोणी जाऊ शकते भेटीले.
हम्म आता तिथेही आकोटला ह होती इथं तेलऱ्यात ही गायत्री होती तर इथेही बहीण होती तेलऱ्यात.
हो ह.
हम्म आता शेगावला आहे तर मग तिथे आई असते खामगावला
हो हो हो जाण येन होते ना म
ते नाही इथे येऊ शकत पण हे जाते ना मग तिथं त्यांच्या भेटील
हो हो जवळपास आहेेत.
ह त्यांच्याही म्हणजे आता तिथं कोणाही लक्षात येईनाय माझा भाऊ वारला
हम्म हम्म.
मग आई अन बाबा दोघच असतात.
हो
त्याच्यान मग त्याच्यावर लक्ष ठेवल्या जाते पाहिल्या जात
हो..
अ हे इच आहे मग गे गेली की चेंज होऊन जाते.
हा आहे ना उलट सहारा होऊन जाते कस जवळ तुम्ही म्हणजे ओळखीच राहलं की आपल्या धीर येत जरा अस काही ना काही
हा आणि ते रूमवरची पार्टनर आहे ती सुट्टी असली की घरी चालली जाते
हा तसच आहे म्हणे ते पोरी तसच कराता मी बी समजा रूमच नाही ते ध घरीच येत होत्या. अससाठी आपण रूम केली एवढी अभ्यासा डिस्टर्बन्स तेेईली का समजे नाही.
घरी आले कि अभ्यास स कर ना टाईम पास
हम्म मग तेच ना त्यापेक्षा मी रुमवरच राहत मी एकटेच राहतो मग काय करू घरी जात नेहमी नेहमी
नाही मग हे राहते किती वेळा तिथं पण मग कस रातच्या बीराची तब्येत खराब झाली काही झालं तर मग.
ते आहे मग शेजारी आमचा मी रूम करून शेजारी खूप चांगले होते त्या विशेष म्हणजे त्या टीचर होते समजा
ह नाही मग ति मालक तिचे घरमालक शिक्षक असल्याच्या मग काही टेन्शन नाहीे.
हा तेस ना शेजारी पाजारी हो
पसरून दिलेली भाड्यानी आणि ते दोघंच समजा दोघ जण राहतात मुली अकोल्याला शिकायला आहेत त्यांच्या
हा
मग कोणीच नाही त्यांच्या रूमवर
हो ते रूम एक करायचं म्हटलं मी सर्व पद्धतीची चौकशी वगैरे करून करा लागते.
नाही त्या त्यांना दोन मुलीच आहेत.
हो ना
तिचं काही टेन्शन नाही आहे एरिया समजा आहे काहीतरी त्याच्याना काही कोणाच रच नाही
नाही बरोबर आहे
हम् गावाच्या बाहेर कॉलेजच्या
रूम हो रूम पडणार आप पण मग ते सगळं चांगलेच पाहिज जात नाहीग ते बी काही फराय ना विचारे
नाही ना पोरी ठेवायचं म्हटलं की आपल्याला सगळंच विचार करा लागते.
हो पोरांच एवढं हे नसते का परत पोरांचं कायच आहेच द्याच फक्त शाळा नन तथ का पु सार रिया नाही रूम मध्ये थोडं पोरचं का नि गमलं चाल फिरायले.
तेस ना मग आपण पोरायच समजा इतकं विचारही नाही करत पोरीच कसं आजूबाजूही पहा लागते कोण राहते काय राहते?
ह हा
एरिया कसा आहे आता तिथं त्या कॉलेजच्या जवळचा नुसतं बौद्ध एरिया आहे पूर्ण
हा
त्याच्यान मग आपल्याला विचार करा लागते ना खोली चांगली करायची असेल चांगल्या एरियात कराया लागते.
हो.. आता आपल्या गावातस किती ते शिक्षक कॉलनी आपल्या इकडे पण आहेत ना ते रूम करायला मुलींनी
हो आहेत ना या समूच्या याच्यातच अकॅडमी मधल्या मुली आहेत ना त्या. आ कोठून इथं रूम करून राहून राहिले.
हो म्हणजे मला सांग हो ऑफोस्ले मागच्या वर्षी दोन पोरे होते
हावू तर मग ते प रूम करूनच राहतात ना
हो.
बाकी दुसर्या कशासाठी नाही पण याच्यासाठी येऊन राहिलं पोरी आता आकोत
हो नाही मागच्या वर्षी एक अकोटची मुलगी आलीती ती लागली नाही कश्यात लागली ती?
हा एकान तिनं तिथं म्हणतेे गावात आकोटात खूप म्हणजे मेहनत घेतली पण लागली नि रे.
हो. मग त्यांना पण लकी ठरलं.
नाही ना आपल्या गावातले खूप लागुण राहिलेत तसे.
ह तसं ते व्यवस्थित प्रॅक्टिस हे ते शिकवतात त्याच्या जास्त
हा शी शिकवायचा फरक पडते ना.
हो ना ओ.
तस अको अटाकोला म्हटलं तर तिथं फी जास्त आहे राहण्याचा खाण्याचा पिण्याचा खर्च जास्त आहे.
हो.
त्यामानान आपल्या गावात इतकी फी नाही त्याची
नाही नाही काहीच एवढीच काय म्हणजे आता मी एक दोन वेळेस गेली होती ना म्हणजे मला मग क्लासेस लावले होते तर काही फी नाही आहे पाचशे रुपे वय आता फक्त जस फी हो जास्त पीसनेका विषयाची पाचशे
हो ना होव ना.
हम्.
अर लागल्या पाहिजे बाई पोरी आता हेच करून राहिल्या.
हो ना मेहनत करू राहिला तरला खरंच लागलं का आता आमच्या निकूस तर पाहण किती फरक झाला निकू
हा ना रनिंग ही मस्त करतातेे त्या. दत अ निकूचा गोळा पेक चांगला आहे. रनिंग आमच्या समुची रनिंग चांगली आहे गोळा पेकच्या याच्यात नाही एवढी
हो ना ते बस एखाद्याच अस ए तसं नसत
हम कोणत्या याच्यात कोण निघते कोणी कोणत्या याच्यात कोण निघते.
हा सर्वांची कपसिटी वेगळी असते ना.
तेच ना आणि कस आवड आता रनिंगची आवड जास्त रायची
हो.
आणि गोळा फेक घरी करत नाही एवढं त्याची प्रॅक्टिस.
हो ना तर माझ्या भावाने समजा कुठलेच आनंदाताई हे क्लासेस करून रायला.
हो काय?
माग मागच्या त्यानी पेपर दि ग्रांड बगुन सर्व काढलं फक् पेपरच निघाला.
अरे राम!
हम्म
पे पेपरही हार्ड असतात ना त्याचे.
हो पेपरही खूप हार्ड असतात त्याचे.
नऊ हां.
आता ते हे तर किती ते मपालिक राहेल ते आपता इथं किती दिवसाच्या पोराला प्रॅक्टिस
हो हो.
रुपाली घायल नाव म्हणूनये त्यांचं.
हा ना हा ना
हा त्याच तुमच्या मुलीला असेल ओळख त्यांची.
हा समु सांगते ना तिच्याकडे तिच्या मैत्रिणीची नाव सांगते.
हो.
आता हे तर हाग्याची मुलगी लग्न झाल्यावरही करू राहिली प्रॅक्टिस.
हो ते ह हेच ना ते हे तिन उलट पहिले शिकतीच केलं. ते एका झटक्यात लागलीच ती, पण म मग काय तीच चांगल जा. आता होत नाही लग्न झाल्यावर किती, म्हटलं तरी जबाबदाऱ्या किती हे झालं तरी हे होतंच नाही.
जबाबदारी वाढते ना, घरच काम करणं हे प्रॅक्टिस करणं होते काय? इथं होती ते, एक महिना आणि मग तिथं पेपर तिने जळगावला दिली.
होव ना.
पण तरी नाही लागली ते,
ते जे आता लग्नं तिला वाटलं उलट तिचं आधी झालं, असण आता आता तिला उलट हे होईल.
काय जबाबदाऱ्या वाढते, नंतर मंग काय तर खूप हे होते ना.
हो.
कितीही घरचा माणूसही सोबत असला, तरी बाकीचे नेत राहू शकत नाही एवढे.
नाही आता जे, समजा म्हणतात ना ते बायले. बायचं कसं आहे, कधी चंद्रावर बी गेलात चालतात. पण घरचे म्हणजे, घरून स्वयंपाक पाणी करून जा म्हणतात घरची. जा लगे चंद्रावर जा, पण स्वयंपाक पाणी सगळं करून जा.
आमच्या पोटाची सोय करून द्या मग कुठ ही जा.
हा वापसही आल्यावर तही, आमचं पोटच भरा तुम्ही तिकडे पैसे कमवा. काही नोकरी करा म्हणजे चंद आहेच की त चंद्रावर जा पण आमच्यासाठी स्वयंपाक करून जा धुन पाणी करून जा.
ते बरोबर आहे, चाल दहा मिनिट झाले.
हो हो, ठीक ये हो.